हॅलो
हॅलो
हा बोल की.
काय करा आलायस.
काण आहे बसलोय.
बसलायस होय.
होय.
बरं वाटतंय काय आता.
फुगतंय की.
हम्म हम्म. ह कमी आलं.
आल नाही टेस्ट.
ते हाताला काय उठल्यालं नव्ह तुझ्या.
होळ आल की कमी.
आलं होय.
होय जरास राहिले अजून.
हा हा,
हा,
चहा तीन घेतलास का नाहीस.
होय घेतला ग तू.
घेतला ब चहा फक्त चहाच पिलास.
नाही नाष्टा घेतला की.
नाष्टाला यसेे हम्म का होत नाष्टयाला.
नास्ताला पोहेे.
पोहे.
हम्म.
आवडतंय वाटल पोहे.
होय आमच्या पोहेच करतात सारखं.
हम्म.
हम्म हम् तुमच्यात काय केेल ते.
आमचा त उपमा पोहे इडली. मिसळ म्हणजे असं केलं नव्हतं अजूनच ती. मिसळ गेलेली खरं प्रत्येक संडेला आमच्या वेगवेगळ असतेया.
मला वाटत एकदम एवढं सगळं केलं काय
नाय नाय.
ह ह, हा हा,
मग ती खा खाल्ली आता काही जेवण वगैरे काय करायला नाही.
का तुझं पोट भरतेय.
बरतेय ई. आता काय लगेच जेवायचंय हाय हम्म.
हम् हम्.
आणि काय मग तुला आवडते का नाही मिसळते न.
मला आवडत्या की खातोय मी करतो आच्यात.
करत्यात होय.
होय करत्यात की.
हम्म हम्म.
हम्म, मग काय.
ते शाहूमिसळ खायला घालतास काय रे तू?
काय.
शाहू मिसळ.
गेल तो की.
गेलताच होय.
होय. खाल्ला की, दोन-तीन वेळा खाल्या. होय, चांगलं लागत.
हम्म, हम् आवाज कसला यायलाय.
नाही, कसला नाही.
हा हा.
हा हा.
मला वाटलं काय वार-बीर सुटलय काय तुमच्याकडं.
नाय-नाय वारबीर काय नाय.
हा-हा
हम, तुमच्या इथ आहे काय?
नाही-नाही आमच्याकडे पण नाही सुटायला, आता कस पावसाळ्याचा दिवस. नाही. त्यामुळे वारतीन येते.
हा हा.
काय नाही. आम्ही जाणार होत. आता मीस हे ते, मिसळ खायला आता काय घरात केला मिसळ आणि कशाला मिसळ खायला जातोय.
दुसरी चव असाय म्हणा.
नाही-नाही जाणार आहे ते शाहू मिसळ ला. तिथं भारी असत्या मिसळ वाला, हम्म-हम्म.
हम् हम्, तिथ अनलिमिटेड पण चालू केली आहे.
अनलिमिटेड.. !
होय पाव किती पण खायच, पन्नास रुपयत.
पन्नास रुपया मध्ये अनलिमिटेड.
त्यात फक्त अ हे येते आपलं मिसळची भाजी आणि पाव.
हम्.
बाकी काय यत नाही.
असू दे तेवढं तर जाय लागते.
हम्म, बाकीचाय ते. किती, ऐंशी का सत्तर का ऐंशी रुपयाला ते सगळं येतंय त्यात.
हम्म, आपलं सोनकडी तेन. कोल्हापूरची मिसळ कस भारी लागत्या नि.
होय तिकट असते त्यामुळे.
हम्म, भार कोल्हापूरच सगळ जेवाण भारी असते.
होय.
मग तेच म्हटलं आता बघू अनेक दोन-तीन दिवस झाले की मग जायच म्हणालोय सगळीजण मैत्रिणी मैत्रिणी.
हा हा. चालतंय पाऊस पाऊस पण आहे त्यात चांगलं वाटते गरम गरम खायला हम्म होय मग चलायच का नाही?
तुला येत का नाही मिक्स करायला
मिसळ इत्याग करायला.
हा हा
हम्म ये खयाला एकदा
होय एकदा येतो कि खायला
बघ कशी करतोय नाव ठेवायचं नाही आहेत खरं काय पणू दे
का बघ तू बघून करणार कुठली तर मिसळ खायला घालणार करत मग काय
मग असं दे युट्युब मुळे केलं तर काय युट्यूब चांगला असतं आपण करायचंय ते
होय हम्म हम्म मला ते सगळं येतोय
मुलांना स्वयंपाक मुलांना पण आवडत तेने स्वयंपाक करायला जास्त
करायला लागतं बाई
मग काय काय बनवतीस मग तू सगळं
होय
हम्म उपमातेन येते काय बनवायला?
मग काय सगळे ते उपमा उपेडेकर असते.
तेच की उपमा तुला मला वाटलं उपमा तूला माहिती नसलं म्हणून
होयय तू मोठी पण झाला असं आता म्हण र पटला मा म्हनणार पोहेला फोहे म्हनणारा
सुधरावे मग जरा असं कसं असतेय नीट बोलायला शिकायला लागते ना जरा
हा भाताला राईस ते अस प्रफेशन ह
चावल का आटा
हा चल काता हिंदी डयरेक्ट बिहारी मत बण
मग काय सगळं बोलायला बोलायला यायला लागतं या
होय नंतर हाय त्या वळणावर याव लागते खरं
होय मग तर काय आता बघू आता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये रोज नवीन नवीन रेसिपी शिकायचं त्यातन जरा जेवाण करायला शिकायचं
होय नंतर ना आणि लग्न झाल्यावर
युट्यूब आहेयचं की युट्यूब वरच बघायचं आणि शिकणार.
युट्यूब काय र आयुष्याला?
होय युट्यूब युट्यूब वरच बघायचं आणि करायचं आम्ही आधी कसं अ स हेला उन्हाळ्यात आम्ही कसं करायचं. रोज कायतरी वेगवेगळं बनवायचं.
हम्म, तुम्हाला कामच नव्हती तवा आणि.
मग काम नसत्यात म्हटल्यावर मग काय आपण खाद्य आपलं आपलं एकच आवडतं पदा खायला आपल्याला आवडतय जास्त, वेगवेगळं वेगवेगळं, करायचं अन खायचं.
घरातला बाजार सपवाय नको खाऊन, आ अहं, अंडला सगळ सपवाय पाहिजे.
होय.
हम्म.
तुला आवडतंय का नाही म, असं रेसिपी बनवायला नवीन नवीन.
व्हय. आम्ही दुसऱ्याकंड शिकतोय.
हम्म, मी येतो तुला, मी येतो तुला ट्रेनिंग द्याला.
हम्म, युट्यूवरच काय सांगून येऊ नू कसं ईत खर.
अरे मी शिकतो आधी युट्यूबरच बघुन मग तुला ट्रेनिंग देतो.
हां हां चालयकी.
असा, मग काय पाहिजे सांग तुला गोड पदार्थ शिकायची हाईत. असं गुलाबजामुन, श्रीखंड तीन का अ आपलं कोल्हापुरी मिसळ, वडापाव.
श्रीखंड बनवत्यास तु?
शिकणार तुला तर शिकवायचं असल तर शि - शिकायला नको मला.
हा हा मला वाटलं तुला श्रीखंड बनवा येतंय.
अम, गुलाबजामुन येत्यात ब बनवायला.
येत्यात व्हय, हा हा मग आता बेंदूर हाय की.
होय बेंदरूला आम्ही मीच करतोय.
हा हा.
हम्म.
मग, काय नाय.
उच, घरातलं खातोईस का बाहेरचच खातोईस निसता.
घरातली.
जास्त घरात आम्हीया बाहेर पण आमच, चालू असतय.
तुमच्याकड पैसा ढीग हाय नई त्यामुळे तुम्ही बाहेर जातासा.
तसं काय नाही बाहेरच चायनीज वगैरे तेन लागतय नई जरासं.
व्हय सगळ तो- तोंडाला जीभेला असंय तुमच्या सगळ बाहेरच लागतय म्हटल, हा.
मग महिन्यात एक तीन चार वेळा जर असं, बाहेर जाय लागतय आपल्याला.
पन पे असुदे.
होय. आ तुला आवडतय का नाही चानीज तुला पण आवडत असल.
आम्हाला आवडतंय खर आम्ही जास्त खात नाही. आम- आम्ही घरातलच खातोय फक्त.
त म्हणणारी चार पाच वेळा जाऊन येतात आठवड्यात ना एक तर दोन वेळा असतातच खायला भहि
अंधर का पैसा नाही आहे तुम्ही मुख्य माणसाला म्हणल्या दररोजजात असणार आता
ना आता उन्हाळ्यात काय नाही उन्हाळ्यात काय आपण ताक दही
मग अस
लिंबू सरबत मास्क एक्रीम असलच खायचं
वर
ह भार वाडतेने.
हा हा.
हे भार आपलं कसं पावसाळ्यात भजी.
वय भाजजी पर.
ते चहा भजी उन्हाळ्यात आपलं गार.
होय ती काय खाव लागते. हिवाळ्यात पण दोन्ही मिक्स हिवाळ्यात मिक्स. होय. कॉक तेल ग तर खायचे.
मग तर काय फळे काय याचीच फळे.
हा हिवाळच खाप फळ पररा धाडी.
अरे हिवाळ्यात नवं उन्हाळ्यात सांगवले उन्हाळ्यात फळं घ्यायचेत.
व पाऊस आहेत.
आणि पावसाळ्याच काय आपलं. हजे ब काय गरम गरम चहा खीर वगैरे खा करून शेवयाची खीर करायची.
हम हम.
आणि ते का यायचं.
हा गरम गरम खाल्ला बाहेर वाटते.
हम्म.
हम्म हम
आमच्यात पण आता, अ किलती काल केल्या हो द्या आम्ही वड्या.
कसल्या हा हा.
गरम गरम थंडीत भारी वाटते नाही जरा.
हा हा खालाय म्हणडी नाहीस.
हम्म डब्यात म्हण देतो गी लावून.
एकट्याकडे्या गाऊन सपोलेच असतील आता.
नाही नाही हच शिल्लक अजून करून ठेवलंय, ह अर त. ने देतो की लावून संध्याकाळी कुणाकड तर.
हा हा संध्याकाळता का पाहच येणार.
बघ आता असू दे त्यातन देत की लावून.
खा खाल्ला देऊन तू खायचग ते बोलवा.
हम्म. अरे घेऊन येतो डाब्यात ना देतो बघस कस झा झालेय काय काय, ज चव बिीव सांग जरा असं, चांगलं झालंय मन. अनेकदा करून देतो तुला.
होय होय बघूया की ह कशावरत बघून केलेस.
आणि तू काय देतोस का नाहीस का निस्ता आमचंच खातोस.
काय
तू काय देतोस का नाहीस करून?
आम्ही करून कशाला देऊ?
म आमचंच निस्ता घेणार होय तो.
मग काय
हम्म.
हां.
तू दे मॅगीव. करून आम्हाला.
हम्म देतो की कसले पाहिजे पातळ, घट
आव सूप सूप ना हा सूपच दे एक वाटी सूप, एक वाटी मॅगी.
हम्म आणि काय मसाला चार वाट्या?
आणि ये पाच वाट्या मसाला.